हॅलो. हा बोल.
की
काय करल्यास?
बसली आहे.
त्याच्यावर काय फालतू बोलायचंय जिथं तर एकोणचाळीसच्या वर गेले नाहीत माझे पैसे.
ऐक की माझं तर हे झालंय परत चव्वेचाळीस टास्क‌ आलाय
व्हय
चव्वेचाळीस होय. एकेचाळीस कमप्लीट केलं असं दाखवायल चव्वेचाळीसपैकी.
मग सहासष्ट पर्यंत असल
नाही गं तीसच आहेत म्हणून सांगितलं की त्या बाईन पण
काय माहित मग माझ पण आता वाट लागणार वाटते कारण की, मला एकोणतीस पर्यंतच आहेत आता पण मी ऍडमोअर टास्क केलो आणि तीस तीसच्या जागी पुन्हा चौतीस आली तर
ते क्लिक केल्यावर येतयच तसं.
तेच की, एक च कारण की, असलं फालतूच टास्क झाले ते एकोणतीस पर्यंत झालय आता तीसच्या जागी त्यामुळ अजून ऍड केल्यावर मग अजून पाच झाली ते एकच्या जागी तर वाटच आहे म
हम्म. माझ मधलं ते टास्क ॲटोमॅटिक झाल‌ं कंप्लीट.
माझं झालं नाही खरं
सर्दी झालीया काय तुला?
नाही नाही.
म आवाज असा का यायलाय?
काय माहित.
हम्म.
तू काय करायलेस?
काय नाय घरातच
तुला पैसे आलीत पण तुला आणि राम, मनोज- ला त्या.
राम
काय खर दीडशे रुपये आल्यात त्याला.
अरे मी सकाळीच विचारलेलो की त्याला नाही बोलला तो.
नन दुपारी म्हणला
हा मग दुपारी आले असते.
दीडशे दोनशे रुपये घेऊन काय करणारे आम्ही दोन हजार तर द्या.
मला तर अडीचशे चाल्यात
तेच की
खरं माझा अजून टास्क हाए सोड ते कंप्लीट केल्यावर बोघ्यानी तिथे
आमचं तर अजुून युपीआयचच ऍड करालेइ ना
तुझं ते नवीन आए ना मग ते अगोदरपसून साडायते बाहे नाहीते कात्रू हो करून आमचं पैशे काढून घेती
हम्
हम्म थांब ज जास्तच हाएत पैशे परवा पप्पानी हे हातच ठेवलं
ह्याचा काय उपयोग नाही बा काल मी आणि वेदिका इंग्लिशमध्येध्ये पण बोललोय
हा
तरी पण काइ पैशे येत नाहीेत आणि कमी पैशे आलेत उलट तीला
वेदीला आली त
नाइ नाइ त्याच रिपोर्ट मधे दाखवतय की नाही
हा खरं रिपोर्ट मधे दाखवतव तस तेवढं पैसे नाही आलेत मला म्हणजे रिपोर्ट मधले पैशे जास्त होत्यात.
तेच की म्हणालोय मी
आणि मला कमी आल्यात
कायमईत
फालतूचं अँपाय वाटत ते
रामानज तर शिव्या द्याल तर मी काय परत करतो काय बघ मी काय करणार नाही ज काय म्हणाले सांग
पहिला केलाय वाडतं
नाइतर काय हाऊस त नी केलायनी
मी त्याला विचारलं सोड तो का म्हंटला माझं का आलेलं नाइये माझं झालंय टास्कं
व्हय टास्क झालं
नुसती आमची मम्मी आमरस करायला ये घरला खायला.
आमरस आ गया या
आंबा सपान झाला तुमच्या घरातली.
आमच्यातली संपली!
आम्ही विकत नाइ आणलं.
झाडाचे
ह ह ह. झाडाची एवढी चांगली लागत्यात खरं हापूस आंब्यासारखं मला कच्ची तेवढी आवडत्यात झाडाची.
हम्म.
खोबरे आंब्यासारखे असत्या ते.
होय.
आणि काय मग आपल्या कॉलेजवाल्यांना काय पडली नाही आपली ना काय विचारत्यात न काय सांगत्यात.
झालं की झालं की त्यांच त्यांनी काय विचारणार बरहाईसा काय
काय अरे एमसीए कायतर सांगायचं कॉलेज बिलेज सांगायचं
त्यांनी काय त्यांनाच माहित नसत चलग बस
रिझल्ट बिझल्ट घ्यायला बोलवायचं काय हाय काय नाही.
म होय ग कधी बोलणार हाईथ ह्यानी?
काय पडले नाही आहेत
नाहीतर घरला पाटवा म्हनाव पोस्टान.
डिग्री. ते आणि कधी मिळतीया काय माहित.
लिवंग सर्टिफिकेट आणि ते आपलं मार्कलिस्ट आणि डिग्री तीन वेळा जायच.
हम्म.
मला बस चार्ज द्या म्हणाव त्यांना.
तीन वेळा कुठे एकदा जायचं रिझल्ट लिव्हंग सर्टिफिकेट एकदम आनायचं आणि मग डिग्री कायम माहित कसं येणार आहे?
चेतन सरांना सांगायचं घरला आणाय. द्या म्हनून.
पोस्टान देत्यात वाटतं की म्हनालती शितली
पोस्टान काय येत नाही आता बंद झालय.
काय माहित म काय करत्यात थोडाशी आम्ही काही जाणार नाही कोल्हापूरला एवढ्यासाठी
एवढ्यासाठी तीन वर्षांची डिग्री आहे ग.
ह् हम्. काय नाही डिग्रीचा उपयोग आहे काय त्या? मला तर आतागिनीनि मलाब नाही.
बोट दाव
ट्रक आलाय का विचाराल्यास.
पीपी वाजवला त्या ट्रकवाल्या्य न
हा अ रस्त्यानी गेला असल.
बघ केवढं लक्ष आहे माझं.
बस गप तू मला तर मगाशी बसून बसून असं विचारायला ते की आता आपण जस पडीक असतोय घरात निवांत. आत्ता एक दोन वर्षान संपणार ते सगळं मग एक दोन वर्षान आप आपलं सगळं आपल्यावर सगळं आपण पैसे कमवून सगळी जिमेदारी आपली.
तु नाही विचार करायला.
आत्ता पण पडीक असतो एक पण दिवस काम करत नाही आणि कवा पाहिजे तेव्हा कॉलेज चुकवतोय जातच नाही अर्धा वेळ आणि मग तेव्हा आपल्याला च कोईल पण येणार नाही फी.
सृष्टीला विचार करालास.
लय विचार कराल काय खरच आहे की.
खरय आहे सोड हो अगे पुढचं पुढ ते जे जे मग कॉलेजवाली फोन केलते.
हम्म
आमच्या इथं घ्या म्हण मी बघतो म्हंटलो.
मग ते अजून नाही वाटत सुरू होईल पंधरा तारखेनंतर वीस तारखेनंतर सुरू होईल रजिस्ट्रेशन.
एवढ्या लांब
व्हय मग
त्या बाईना तर नाही ग त्या बाईना तर पंधरा पंधरा दिवसात चालू होईल म्हंटली. रिझल्ट लागल्यानंतर.
एक्स्ट्रा फिटिंग आहे ती रिझल्ट लागून झाली कि पंधरा दिवस.
होय वीस तारखेला लागलाय आपला रिझल्ट
व्हय
होईल चाल वेदीच काय ठरलं कुठं घेणार आहे?
तिला स्वतःला माहित नाही. विचारून सांगतो म्हण. मम्मी पप्पांना मम्मी पप्पांना. मलातर वाटत ते युनियन फिरून फिरून इथच येणार आहे.
ह
पहिला कराडच म्हणालती.
कराडला हॉस्टेलला राहायला लागते बाकी काही नाही.
ती शिफा तर त्यांचंं मम्मी पप्पा युनिव्हर्सिटीला नको म्हणल्यात म्हणं.
ह् मग ती युनिव्हर्सिटीचीच एक्झाम दिली ना?
मग ही तेच की सीईटी पण दिली नाही. मग मॅनेजमेंट कोट अक्कल नाही काय खरं मॅनेजमेंट कोटा मधनं घ्यायचं झालं तरी सीईटी द्यायला लागते नव्हं मग किती तर पडू देत.
नाही नाही डायरेक्ट एन्ट्री असत्या.
व्हय काय मग ही म्हणायल्या. डीवाय पाटील ला बघायचं.
खरं पैसे काय कमी लागतेत व्हय मॅनेजमेंट कोट्यातनंं.
पन्नास हजार भरायला लागतील असं म्हणाले.
ते जरा मुलांना अ सीईटी देऊन पन्नास हजारपेक्षा जास्त भरायला लागतंय.
होय.
नाही मॅनेजमेंट कोटाला लाख दीड लाख फी असत्या.
युनिव्हर्सिटीलाच पन्नास हजार आहे वर्षाची.
व्हय एवढी कमी कशी काय?
एवढी कमी म्हणालीस तु डीकेटीला बारा हजार आहे ग.
अगं मुलीना मी मॅनेजमेंट कोट्याची विचाराले.
नाही नाही
आमत्याला सीईटी द्यायला काय झालतं.
ती खुळ लागलंय हिला ह्यो. दुसरी जण सांगणार हिला तुषार उठवून नेणार हिला मग ही जायला द्यायला जाणार.
ति तिचा फॉर्म तुषारनं भरलाय आधार आदर्शकडं डॉक्युमेंटस होते तिचं.
व्हय.
पैसे जास्त झाल्यात वाटतं मला दे म्हणाव की जरा.
डिकेटीला घेणार नाही म्हण डिकेट तिला
होय होय घेणार नाहीय ती डिकेटीला तोंड बघायची नाहीये तिला. ती बाहेर जाणार आहे कुठं तर.
आणि कोल्हापूरलाच घेणार आहे म्हणं ती असं बोलालती फक्त कोल्हापूरला कोल्हापूरला मग कॉलेज असं पाहिजे की जे जी स्वतःची बस आहे.
स्वतःची सगळी व स्वतःची बस आहे की.
कुठ आहे?
सृष्टी झालं दहा मिनिटं, मी लव काय आता.
ह लाव.
एंदाडच घेऊया. नग दीपा एवळ हॅलो.
कट कर की फोन.
हम् हम् थांब.
कट हुईना झालाय माझ्याकडनं.
हा करतो थांब. सुट्टे माझ्याकडनं पण कट हुईना.
हे काय व्हालंय?
अरे